तो.
हा... आता आवाज ये
हा येतोय. येते आवाज. हा.. येतोय कीं.
हा... काय? कराला..
काय नाय बगा. अत्ता जेवण वैगरे झालं. आता जष्ट आवरलं.. मणलंब- बोलूया बोलाय कि-
काय मग कुठे ट्रिप वगैरे काय काढायचं काय.
होय काढूय की आता जरा आणि काय म्हणतात ना आता तो पण जून महिना येते किती दिवस झाला प्लॅनिंग आपण पण ठरवा लागलोय. काढूया सडा मी काय सक्सेस होतच नाहीय कोणकण नाही म्हणत- पहिला तयार होत्या त्या नंतर नंतर हे होते सगळ-
एंडिंगलाच नाही म्हणतत आता तयार होतात सगळे हा सांगितल्यामु आपण नाही. एंडिंगलाच नाही म्हणतात.
होय मग तेच म्हणा लागले मी पण की - कुठे काढूया काय करूया म्हणून- मी पण त्यासाठी ग्रुपवर हे करणार होतो टाकणार होतो की काय- कुणाचं काय प्लॅनिंग आहे काय ट्रिपला वगैरे जायचं. म माझं काय म्हणं इडं खोक- वन साई ला वगैरे आहे तिकडे- पण छान आहे बघायला-
होय काय कोकण साईड ला-
म्हणजे असं हे गणपतीपुळे पचं इकड म्हणजे ते पण छान वाटतय आणि मालवन. लोहन वगैरे ते पण बोघ्या म्हणा लागले. म्हणजे आता कसं बीचवर त्यांनी छान वाटते हो जरा-
होय की पावसाळ्याच्या महिन्यात-
नाही तरर नाही म्हणला तर मग ह- साईड ला पण जाऊया गोव्या वगैरे साईड ला शिरोड वगैरे आहे ना- तिकडे पण छान आहे बघायला.
शिरोडाला तरी काय आहे म्हणजे असं बघण्यासारखं.
का असं आहे की म्हणजे कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच येत ते पण हे होते हो म्हणजे कसं अ काय ते बीच वगैरे फक्त सायलेंट बीच आहे तिथं. म्हणजे असं काही हे नाही आहे म्हणजे निवांत म निवांत- वगैरे राहिला चांगला हे म्हणजे सायलेंट वगैरे म्हणजे तिथे आपल्याला वगैरे- टेनशन फ्री वा- जायचंय ना अशा ठिकाणी तर त- कुठ जायचं शिरोड्याला.
होय काय मग असे वन डे ट्रीप कि असं म्हणजे भरपूर फिरण्याचे ठिकाण आहेत. तिथं
सडे ट्र्रीप म्हणजे तिथनं पुढे मग एक दोन तास लागतात गोव्याला जायला असंय मग तिथन पुढं आपण गोव्याला वगैरे जाऊ शकतो तिथं आजूबाजूचे पॉईंट वगैरे आपण बघू शकतोय मग तिकडे एक आहे मोडेश शोरूम वगैरे हे तेन चालतंय मग म्हणजे ते पण बघितलं तरी चालत हा एक हा हा एकसारखे बघण्याचे म्हणजे आपल्याला म्हणजे अ एन्जॉय पण करता येईल ना अशा ठिकाणी गेल्यावर म्हणजे जस कि म्हणजे आता ह्या थोडाफार पाऊस पण पडतो थोडफार ऊन पण मग अशा ठिकाणी थोडस बीचवर पण छान वाटत आ समजा जर लगेच आता पाऊस वगैरे पडायला लागला तर मग बीचवर काय हे येणार नाही मज्जा वगैरे येणार नाही
होय की पावसात भिजून होय बरोबर आहे कि पावसात ऑलरेडी आपण भिजलेलो असणार
हा हा मग मी मी तेच म्हणायला लागले की माझं तर हेच म्हणणं आहे की अशं दव ठिकाण आणि मग कुणाच काय काय ठरते बोघुया मग तुमचं काय म्हणणं आहे कुठं जायचं काय
मी काय मी सगळ्यांना तेच विचारत आहे की आपण कुठे जाऊया सांगा कुठे जाऊया सांगा माझ्या तर मग ते आपण हा असं म्हणजे जर साऊथ साईड ला गेलो तरी पण चालेलच की
हा हा चालेल चालेल तिथं पण बघण्यास सर काय मस्त
होय तिथे कस टेम्पल्स असतात ना मंदिर असतात बघायला भरपूर सारे साऊथ साईड ला भरपूर मंदिर वगैरे अस त्यात परत समुद्र वगैरे पण असते सोडा बघायला पण जास्त करून कस साऊथ साईडला मोठी मोठी मंदिरं असतात भर पूर बघण्यासारखी मग फिल्मसमध्ये येन आपण बघ तोयच की ओ आता इकडच तिकडचं दाखवतात कि हे मंदिर आहे बघा ते मंदिर आहे बघा
मी पण तेच म्हणाल ते म्हणजे कसं आहे जर ग्रुपन एन्जॉय करण्या साठी पाहिजे असेल तर कोकण भाग कोकण साईड आपण नि निवडूया वगैरे पण आता समज टेम्पल व बघायच असे तर का थोडा एक एक दोन पाऊस पडून जाऊदेत म्हणालोय कारण या उन्हामध्ये म्हणले की मग जरा
नाही नाही आणि त्या साईडला खूप ऊन असते कस साऊथ साईडला भरपूर केरला धर्मस्थळ ह्या साईडला भरपूर
भरपूर ऊन असतयं
दिवाळी म्हणजे मागच्या वर्षी मी धर्मस्थळा गेलेलो केरलाला काही गेलो नाही धर्मस्थळ असता मी मागच्या वेळेस वर्षी गेलेलो असं दिवाळी झाली आणि दिवाळी झाल्यानंतर मी गेलो. म्हणजे जरा पाऊस वगैर थंडी असते ना दिवाळी झाली की जरा म्हटलं थंडीत दिवस आहेत म्हटलं जायचं फिरायला मग भरपूर थंडीचेच कपडे मी पॅक करून घेतलं. कि तिथं थंड अस. कारण इथं थंडी जास्त होते आपल्या इकड. म्हणून म्हटलं तिथं पण गेलं तर थंडी असणार म्हणून मी कपडे जरा गरमीचीच अशी पॅक करून घेतलीत. आणि तिथं गेलो आम्ही धर्मस्थानमध्ये सगळेजण. आणि धर्मस्थळमध्ये गेल्यानंतर तर कनी तिथे एवढी गरमी एवढी गरमी की मी आणलेले कपडे सुद्धा मला नको झालेले. एवढी गरमी आणि माझ्याकडे एक पण कपडे अे कॉटन वगैरे नाही मी सगळे असे जाड जाड घेऊन गेलेलो की थंडी आहे आणि थंडीत आता म्हटलं घालायचं तिथ
हम्म हम.
गेलोय तस म्हटलं थंडी भरपूर आहेता थंडीचे कपडे मी घेतले सगळी. आणि गरम गरम आणि तिथ एवढी गर्मी म्हणताय असं असल ऊन की विचारूच नका उलट आपलं हे आणि परवडल
परवडलं पण ते नको हा.
मला एवढं गरमी एवढी गरमी असं काळ काळ कीट झालेला म्हणजे दोन दिवसाची फक्त आम्ही दोन दिवसाला गेलो. दोन दिवसात पोहोचलो आम्ही तिथन आणि मग गेल्या नंतर एवढं म्हणतायसा गरमी, गरमी, गरमी नको नको झालं त्या धर्मस. त्यामदी तिथं तरी पण आम्ही आता गेलोय म्हटल्यावर तर फिरायला तर
फिरायला तर पाहिजेच, होय म मी पण तेच म्हणाय लागले हो कसय माहितय काय आता जरी आपण गेले तर निवांत म्हणजे असं की नाही आपल्याला पहिला पाणी लाग तरी आता थोडं जरी उन्हात ना आपण गेलो की लगेच आपल्याला पाणी पाहिजे किंवा पाणी प्यायला पाहिजे आपण मागतय म तेजस बघितलं क नाही पान जरा बर वाटतेय उन्हाळ्याच्या सीझन मध्ये, आणि ते जर फक्त हां मग फक्त रस्ता वगरे तेच बघून मग ते रखरख होते आणि मग काय मूड ओ ऑफ होतय हो अशा ठिकाणी जायचं म्हणाले की मी म्हणजे सगळ म्हणजे सगळनचं एन्जॉय पण आणि सगळीजण म्हणजे रिलॅक्स पण वाटतय. काय बाबा दररोजची कामं करून दररोज जॉब हे ते जरास टेन्शन फ्री पण होतात.
होय की, आणि एन्जॉयमेंट पण होतोय छान बरं पण वाटतय मित्र मैत्रिणींसोबत सगळ्यांसोबत.
तेच म्हणाल ते ग्रुपवर तर कोणच काय सगळे जण बिझी झालेत आता अलीकडं आता काय
होय की, कोण मेसेज केलेला बघत पण नाही धड कोण आता मेसेज केलाय बघत पण नाही बघून सुद्धा सीन करत नाहीत, काम असेल तरच शक्यतो करून करतात. हा काम हाय. आणि आता
आणि वर्षभर तुमच कामा हैतच कि हो आम्ही कुट म्हणलं तूम्ही काम पण हायत पण ह्याच्या पण हा वेळ काढायला पाहिजे, आणि कस आहे की लोकेशन असे पण आहेत ना गोव्यामध्ये मा माझं तर म्हणणं आहे म्हणजे मी पर्सनली बघितलय. म्हणजे असं केरला पॉईंट कस ते असं केरलामध्ये कसये ते असं एकदम असं ना, नदी वगैरे हे गेल्यागत आहे बघा. म्हणजे समर न इकडे तिकडे बाजूला नारळ झड्यानमधूनच अस, नदी वगैरे अस जात नाही का? तशामध्ये म्हणजे ते बघण्यासारखं हो सेम केरळ मध्ये कसं दाखवतात ना तस आहे सेम. मग ते पण असं पॉईंट बघू या म्हण ट्रीप साठी म्हणजे ते पण छान वाटत होय गोव्याला पण छान आहे गोव्याला तर काय असं थोड्या थोड्या अंतरावर छानछान पॉईंट बघायला भेटतात. आणि जर श शिरोडामध्ये ते म्हणलं कणी महाराष्ट मध्ये तर ते पण म्हणजे सायलेंट बीच आहे आणि निवांत आहे सगळं बघण्यासारखं आहे म्हणजे. असं हे करण, होय होय. मस्त आहे बघण्यासारखं.
ग जायला पाहिजे ते सवकार आपण ठरवून का उपयोग सगळ्यांनी
म्हणजे, कसं ग्रुपमध्ये सगळी जण असलेत मं एन्जॉय कराय पण भारी वाटतय मज्जा पण येत्या आणि दोघं तिकांसाठी खु आपण गाडी स्पेशल करून जा सगळीजण असली की, आणि भेट पण होत्या, एक वर्ष आपण भेटाय नसतोय आणि तेवढीच भेट पण होत्या सगळ्यां ची सगळ आपल्या कामात सगळ्यामध्ये बिझी वगैरे संसारात हे आहेच की कायमचं. म्हणून म्हटलं जरा स बघूया. काय करायचं कस प्लॅनिंग म्हणलं आता तू तर करशील प्लॅनिंग म्हणून म्हणलं करूया तुमच्याकडच. आणि दोघे तिघे आहेत त्यांना पण चारूया.
होय की चालतंय उलट झालं तर प्लॅनिंग बरंच आहे. खर पण आईनं टामला कोणी कॅन्सल करू नये कसाय आपण सगळ हऊस म्हणजे, हौसेने सगळं करतोय हा बाबा हे.
हा, मग तेच की म्हणजे, कस होतंय. कॅन्सल म्हणजे, त्यांच ते कायमच नाही कोणं तर ठरलेलंच ग्रुपमध्ये कि ते कॅन्सल करते.
हा, ऑफ होतय आणि मग ते बाकीचे पण म्हणतात की राहू दे आता नको आणि कधीतरी करूया. म्हणून, ते ढकलतात पुढं मग आपला पण मूड जातोय ना की एवढं सगळं आपण
तयारी करतोय आणि हे होतंय. मग आता मी काय म्हणतोय तारकर्ली वगैरे इकड पण छान वाटते ते पण बघायला. आणि आता कसं होय होय म्हणजे, समुद्र वगैरेच आहे बघण्यासारख पण छान आहे. म्हणजे, आता हे बघितलं आपण कस थं मध्ये म्हण थंडीचं ठिकाण वगैरे जाऊया वगैरे पण आता म्हणजे कसं. आता म्हणजे कणी मला वाटायला लागले आपण अे चूज करावी की बाबा ते म्हणजे म्हणजे हेचे काय ते गणपती पोय म्हणा हे पण म्हणजे देवदर्शन पण होते आणि एन्जॉय पण होते हो.
ते पण आहे हो एन्जॉय आणि शेवटी माणसं कसं एन्जॉय करण्यासाठी जास्त करून ठिकाण फिरतात. की एन्जॉय होईल सगळे एकत्र होतील सगळे एकत्र म्हणजे मजा करत.
आता तर एवढे अस आरिवारी बीच र हे पण पॉंट म्हणजे माहित नव्हते ते पण गणपतीपुच्या आसपास पॉईंट मी एवढ सांगाोग ग्रप ममध्ये की हा बोल आपण त्याच्यावर चर्चा करूया पण कोणच ऐकायला मी म्हणलं आज तर म्हण त्याचा विषय कावडू अस म्हणलं.
होय की त्यानमित त्यांना काय माहिती?
होय मग तेच की आणि आता आता थोडे दिवसच राहिले पाऊस वगैरे चालू पण होईल.
हा कोण म्हणते पंधरा तारखेपासून चालू होणार आहे पाऊस कोण म्हणते पुढं होणारच नाही दुष्काळ पडणार आहे.
पासामध्ये जाऊन चालत नाहीे मा असं आहे.
हो एक एक ठिकाणी कस बीच बंद पण करतात पावसाची लाटा म्हणजे खूप हे चा
हा हा बंद पण करतात मग काय एन्जॉय करायचं ना आताच एक आहे आता म नंतर काय होतय एक चार महिने गेल्यानंतर म दिवाळी येते मग दिवाळी नंतर मग हचा आणि पुन्हा नाही काय म्हणतात ते पाडा लावला नाहीचा की नाहीच होते मग अस वेला भ कधीतरी म्हटले एक तरी ट्र्रीप काढून. ूया जाऊया हे ते म्हणा लागले पण कोणच ऐकना झाले.
होय की एकत्र तरी ट्र्रीप केली तर आपल्याला पण भारी वाटते.
हो आणि कसं आहे माहित काय ऍक्टिव्ह तीन चार जणच आहेत. आता मग तीन चार जणांना घेऊन कुठं जाय. बाकीचे पण पाहिजेत ना बोलायला. हा बाबा चला करूया आहेत. ते नाहीच कोण काय म्हणजे ऍक्टिव पणा नाहीच आहे असं झाले. त्यांना ऍक्टिव्ह करायला पाहिजे आताला वाट अस याय लागले होय तेच तर आहे करायलाच पाहिजे बघ्यास बघ्या सोडा काय होते आणि एकदा मी आणि ग्रुपवरर टाकते तुम्ही बा म होत असेल तर मला सांगा आणि कोण म्हणते का बघा. त्यामधले ग्रुपमधले कोणते हा तर मग तेच की आता तर आपले हे पॉईंट म्हणजे तुम्हाला पण माझं म्हणजे म्हणं पटले की बाबा इथं इथं जाऊया म्हणजे चांगलं वाटतय म्हणजे उगच क त्याच्यामध्ये चर्चा घालय त्यांना डायरेक्ट सर विचारयचथ तर निवले येणारयं का नाही असं विचारायचं कारण का साहेब प्रत्येकाचे म वेगवेगळे येणार की इकडे जाऊ तिककडे जाऊ त्याच्यापेक्षा हेच बरं हम्म बघा मग काय होतेय
हा करते करते चालते की तसच करूया
ओके ओके चालेल चालेल हा हा बाय हा